हा, बोला. हा बोला.
आवाज येतोय का
हां येतोय की.
ह आणि काय? काय चाल जेवा जेवा सकाळचं का दुपारचं?
हम्म हम्म दोन्ही म्हणायचे एकदमच तुमचं जेवण हम्म हम्म
बाकी मग काय
काय नाही. काय कुठं बाहेर आहे काय
हां निघाले कडे
हम्म हम्म उनाथ
हां म्हणतच
घर
पाठी मागच
काय नाय हां
होय निवांत
तुम्ही कुट गेलता का, नाही गावाला तेन?
आम्ही जाऊन आलो की.
तर
मामा कड
मामा कड गेलत
हम्म
ह ह तिथ एक महिनाभर राहिला का?
पंधरा दिवस
आं
आणखीन काय मग
काय नाही.
वॉटर पार्क ला तेन गेलता का नाही.
नाही जायचं आहे. जरा बाळ बारक आहे म्हणून,
फिरायला पण का फिरायला पण जायचं झालं नाही.
गेल नाही अजून मग
काय निवांत
बे पाऊस पाणी काय नसल
पाऊस पाहिजे होत पावसामुळे तर वाट लागली. पाऊस पडला नाही, त्यामुळ काम नाही.
हम्म
पाऊस पडला असता तर काम लागली असती रुटिंग लागल असत. पण हे टेंपरेचर पण टेंप बर
हम्म
त्यामुळ लोक जरा भ्यायलाली ती काम करू दे त्यांच तो कसा द्या असं शंका आहे का ना लोकांच्या मनात
हम्म अट्याकचं प्रमाण येते ना.
हो अट्याक कशाला टेंपरेचर मुळे?
हम्म
हा जन मग कऱ्या लोकांसनी असतं मला बोरमिट वाल्याचा
काय ते?
ओवर वेट वाल्यांना.
हा लहान मुलांना.
लहान मुलांना अट्याक येतोय?
अटॅक नाही ऊन सोसाय पाहिजे की.
ह ह कोण असणारच ते काय आता ठरलेला आहे. काही जादा पाऊस त नाही आहे थंडी सोसत नाही ऊन सोसत नाही. झाड तर लागत नाही. झाडं लावली असत तर जरा संतत राहिला असतं टेम्परेचर एवढं पडले असत. आता आपल्याकडे एवढा वाळवंटात किती असल?
होय.
अडतीस टेम्परेचर आहे. अडती
आपल्या इथं.
होय.
हम्म हम्म
इथं मग पन्नास क्रॉस केला बावन झालं असतं.
हा.
त्यांनी काय करायची?
होय
कुठं थांबला का काय.
नाही चालु आहे. किती दोन मिनिट झालं का ह दोन मिनिट झालं. त्याला
एम एस सी आयटी केलीया का नाही.
नाही करायची होतीय.
हम्
झालंच नाही, ह्या उन्हाळ्यात करायचं होत पोरग्या जरा बरं
हम् दहावी झाल्या झाल्या करायचं
काय म्हणला,
दहावी झाल्य झाल्या करायचं म्हणटलं, परत परत होत नसत. हे ना दि
दहावी झाल्यावर करायला आमच्या बॅच कुणीच दहावी झाल्यावर केलं नव्हतं. आम्ही सगळ्यांनी, सायन्सला ऍडमिशन घेतलं होतं. कुणी म्हणजे कुणीच केलं नाही. मग बाकीच्याचं काय आता मैत्रिणी आहे तिने कॅम्पुटर इंजिनिअर तेन झाल्यात तेच झालंच नाही. तेनी डायरेक्ट इजिंनेअरला ऍडमिशन घेतल्यावरच ती तिथंच त्यांना लॅपटॉप तेन शिकून तेन ती सवय झालीया. कुणीच आमच्या बॅचमध्ये केलं नाही.
करायला पाहिजे.
कराय पाहिजे होतं ते आत्ता वाटायला लागले.
हा संग संग झाल असतं आता दहावी झाल्याव काय? गेलं महिना दोन महिना बसूनच काढलं ना.
हम्
तवा केलं असत तर, एकदा गेलेला टाइम पर येत नसतो.
टाइम वाया घालवला.
ज्या त्यावेळी समजत नसतयं नाही. पुढचं सांगणार पण पाहिजे कोणतर,
करा हे करा, ते करा, आं
काय ते?
बरोबर आहे. हो
म्हंटलय असं ते असं नाही ना अडचणी त्या काय तु
हो जे केलय तसं होत असत गड्या
हं
काय तर अडचण येत असनार
हम्म
आणि एक काय ही लढतर.
होय.
मग बाकी आनी काय.
निवांत.
हा हा.
निवांत बघा.
हॅलो.
हां.
बाकी आणि काय मग निवांत
येवून जेवलात हा झालं.
बोलत बोलोत जेवना.
हम्म निम झालत निम बोलत जेवलो.
अच्छा.
ती आमच्यात खुलीग्याच आमट केलीती जरा आवडत नाही ना.
हं जर
खाली
फुलग म्हणजे?
काळ हूलग नसतय का त्याची डाळ करून डाळी
काळ हुलग कसले असतय?
ते श्रावण हूलग
श्रावनात येतय.
श्रावणातच असतय की घेवढ्या असती घेवड्यासंग हूलग असतय.
अच्छा अच्छा कमाल काय कसली माहीती आहे.
शेतीच करताय ना.
शेती करते पण आम्ही पेरत नाही ना ट्रॅक्टर आहे नुसत.
तेराईस ते ना असत त्यातून माहित असतं.
आ. नाही पेरायच काय विषय नाही. प आपल्या शेतीच नाही ना त्यामुळे काय माहित नाही दुसऱ्या नुसत आपण टाक्टर आहे तेवढच त स्वतः च. शती अस तर मग समज शेतीच नाही.
हम्म हम्म. टेन मिनिट झालेत बघा.
कर.
हम्.
ह
द. हॅलो. हॅलो.